हो बोल आवाज याय लागला हॅलो.
हो याय लागला पण लई कमी यायला.
हो का आता.
आवाज खूप कमी यायला म्हणलं
अजून पण.
हा आता येला ना.
हॅलो.
आता यायला लागला नीट हॅलो.
अच्छा अच्छा.
हा ताई यायलाय हो तुझ झालं.
जेवण झालं का म्हटलं?
हो झालं तुझं झालं का?
हो झालं म्हटलं.
झलं का?
हॅलो.
काय बनवलं होतं मग आज जेवायला. आवाज यायला ना मग तुला नाही यायला का?
आज येत येत येतय. बरबट सोल्याची आमटी पोळी. हम्म तुम्ही काय बनवलं होतं तुमच्याकडे.
आम्ही द
हम्म.
ची डाळ बनवली होती पोळ्या भात.
रात्रीला नाही खायची तुरी ाळ सिडिटी होते त्याना. त्यानेच त जास्त सिडिटी होते.
काय?
रात्रीला नाही खायची म्हटलं तुरीची डाळ एसिडिटी होती त्यानं.
हो ऍसिडिटी होते पण बनवली आज भाजीला. काय बरवा म्हणून प्रश्न पडला होता मग तुरीची डाळ बनवली.
अच्छा. मग जेवण वगैरे झाले सगळ्यांचे.
काय?
जेवण वगैरे झाले का म्हटलं सगळ्यांचे.
हो जेवण वगैरे सगळ्यांचे झाले जेवण झालेत भांडे झालेत कामा आवरलेत सगळे.
अच्छा. आराम चालू होता का मग हो जेवण वगैरे झालं माझं पण. बसूनच होती हम्म.
बरोबर.
मुलीला सर्दी झाली तर तिला थोडस धुपट देत होते हळदीच.
काय आवाज लई कमी यायला लागला.
हो का सर्दी झाली म्हटलं मुलीला हॅलो.
काय म्हणली?
अजून पण मुलीला सर्दी झाली. तिला धुपट देत होती हळदीच.
स नाहीला तुझा.
अजून पण नाही.
हा आता असं जोरात बोलते वा यायला.
हॅलो.
आता यायला जोरात बोल तेव्हा यायला.
अच्छा अच्छा सर्दी झाली म्हटल मुलीला तिला ुपट देत होती हळदीच.
हो का?
हा.
हळजदीचे हळदीेच दूध पण द्यायचं ना.
हो दूध घेतलं ती ना सकाळी आता सध्या नाही म्हणते ती.
हो का अंडी खात असाल तर, अंडी घ्यायचे.
हो अंडे खाते सकाळी
हो.
आता सध्या तिनं वाफ वगैरे घेतली. वाफ घेतली ना तिनं.
हो का?
हा त्याच्यामुळे.
हो जम ते.
दुपटकरून टाक म्हटलं थोडस.
हो का? सर्दी झाली. वातावरण खूप खराब आहे ना?
हम्म. नाही तिला वागाव ना- हा, तिला व्हायरल इन्फेक्शनच झालं, तिच्या मावशीचं.
हो का.
अ तिच्या मावशीला झाली होती, ती पावसात भिजल्यामुळे.
हा हा.
मग हि काय ऐकत नाही, तिन कितीही सांगितलं, तरी ऐकतच नव्हती.
हो ना, लय लवकर इन्फेक्शन कॅच करते लेकराला.
तिला तर खूपच लवकर करते. तिच पहिल्या पाासूनच आहे ते. खूप जास्त- त नाजुक आहे, त्याच्यामुळे ते सांगतच नाही. ऐकत पण नाही ना, त्यातल्या त्यात. हो दिलं, सकाळी पण दिलं होत. नाही आज पाठवलं नाही मग, उद्याला पाठवते आता थोडस. हुं ताप होता ना, त्याच्यामुळे. सर्दीच्या नक- नव्हतेच ना.
हो.
त्याच्यामुळे तापाला होत तिला, आता जरा आराम आहे. औषध वगैरे दिलं, वापारा दिला, घरीच.
हो द्यायचे अंडे दे, परत दूध हळदीचं.
नाही अं अंड वगैरे दिलं अजून. सकाळी दिलं आता अजून एकदा सकाळी देते शाळेत त्यांनी उद्या पाठवते शाळेला
आता वाफारा दिला ना?
हो वाफारा वगैरे दिला. वाफारा दिला. औषध दिलं. तरी पण म्हटलं थोडस- हो आधी म्हणून केलं. पण ती घेतच नाही ना..? ती घ्यायलाच तिला लय कंटाळा येतो. तेवढं काही केलंच नाही ते- नॉर्मली देऊत नची पण तत नाही. हम.
आता त्याच्यामुळे तुम्हाला पण होते.
हो माझं तर करताच राहीना डबा च कसं. त्या पप्पाच काय सांगता येते नाही हुं. आणि आता कसं ते दिवस नाही येत ना सर्दिचे वगैरे वातावरण लय लवकर मग लागलं हेच्यात त्याच त्याच्यात कळले
वातावरण बी तसच आहे. ना न पाऊस ऊन पाऊस
हो खूपच गरम व्हांयाला लागला आता तर
इकडे पण तसच व्हायला लागलं जसं काय उन्हाळा आहे आता
हो ना खूपच तपत.
उन्हा, उन्हाळा असल्यासारखा राहिला गरम.
हम् इकडे तेच आहे सध्या.
हो.
पाऊस नाहीच आहे पाऊस सुरुाती सुरुवातीला होता, पण आता नाहीये.
आता बिलकुल नाही, आता पडन हे वारी झाल्याच्या नंतर मग, आता ही विठ्ठलाची वारी चालू आहे ना हो.
हो एकोणतीस तारखेला आहे, ना आखाडी.
हो तेव्हा पडेल मग.
हम्म.
त्याच्या आ नंतर मग ते वापडेल ते वारी वरून लोक वापस येतात ना.
हो.
काही सांगता येत नाही या पावसाच कधी येईल काही नियम नाही त्याच.
काय सांगतायेत नाही.
कधी येते कधी बंद होते काही नियमच नाहीये. म्हणताच येत नाही तसं कि बाबा आता येईल नंतर येईल म्ह
हो.
मे मध्ये खूपच पाऊस झाला ना अवकाळी पाऊस नंतर ते खूप जास्त पाऊस झाला.
हो गेल्या वर्षी झालं या वर्षी नाही झाला तेवढा पाऊस.
नाही मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस बराच झाला ना.
तेवढा नाही झाला ना, थोडाफार झाला. गेल्या वर्षी खूप झाला पाऊस.
हो पाऊस नाही अवकाळी पाऊस बोलत आहे पाऊस अजून कुठे सुरुवात थोडीशी झालेली थांबला पाऊस. हम्म, जेव्हा यायचं नाही तेव्हाला. मे महिन्यामध्ये
हो. हवा वगैरे लय होती ना तेव्हा, अवकाळी पावसामध्ये हवा जास्ती असते.
आणि आता नाहीये तेवढं.
काय?
आता नाहीये म्हणलं जास्त पाऊस. लोकांनी पेरण्या वगैरे करून ठेव आता नाहीये म्ह, म्हटलं पाऊस.
हो का?
हॅलो. आवाज येत नाहीये का माझा, आवाज येत नाहीये.
कमी याला, कमी यायला नीट येन गेलं ह्या मोबाईलचा पण आवाज नाही येत नीट.
हा त्याच्यामुळेच येत नसेल कदाचित. तरी मी जोरात बोलत आहे पु ना.
हो का?
हो हो, जोरातच बोलत आहे आवाज येत नाही म्हटलं मी. हम्म माझा जोरतच चालू आहे. आमच्या घरचे आहेत ना बसून आहेत.
हो का? झाली का त्यांची काम दूपरीगी
त्यांच काय? नाही मी देत परते देत नाहीये. त्यांची मीटिंग चालू आहे ऑनलाईन.
कशे आहेत चांगले आहेत की नाही?
नाही आता काय सांग, त्यांच्याबद्दल हम्म ह.
दोन शब्द काहीतरी चांगली
खूप चांगले आहेत माझे मिस्टर खूप चांगले आहेत
हो हो का
माझ्या आई नी हिरश शोधून दिला मला, माझ्या आईची चॉईस आहे.
नशीबवान मग तो, नसिबवान मग तो.
खूपच जास्त.
अनमोल हिरा भेटला
हो
सोळा सोमवारचे उपास केेल ते का
सोळा जी जास्त झाले होते त्यांच्यामुळे
हो का सोळाच्या वरी गेले ते का
ह माझ्या फॅमिलीने सोळा केले होते बरोबर म्हणून मी सोळाच्या वरी गेली होती
म्हणूनच भेटलेत तेवढे चांगले सोळाचा वरी केले म्हणून
होन
केले असते तर मीडियम भेटले असते
सोळा सोमवारी वरी केलेत ना तू म्हणून तेवढेच चांगले भेटले हा म्हणूनच भेटलेत तेवढे चांगले मग काय करायला लागतात की नाही ते मागे लागतात की नाही कशा काय करण्यासाठी
खूप जास्त
लागतात का
हम्
बरं
करायलाच पाहिजे
हम कराय
हो बघा म्हटलं आता एकच करा
त्यांनी म्हणायच्या आधीच पूर्ण करून घ्यायचं आपलं आपण काम
तेच तर नाही हो ना
मोबाईल बघ तशी जास्ती
हा
मोबाईल बघत असशील मोबाईल बघत असशील म्हणले जास्ती वेळ
पाहत नाही म्हणा नाही नाही जास्त नाही पाहत पण पाहते
न व का
हम् जास्त नाही प पण पाहते भरपूर पाहते
तु करून घ्यायचे ना झालेत का तुझे कॉल पूर्ण
नाही ना अजून बाकी आहे आता तू कुठे पंधरा झालेत माझे जरा झालेत माझे असे काही अ अ झिरो मिनिटाचे सबमिट झालेत
माझे झिरो मिनिटाचे दोन तीन झालेत काल मी अकरा मिनिट बोलली अकरा ते बारा मिनिट पण झिरो मिनिटच दाखवायला लागलेत त्याच्यावर काल पण
नाही नसल बोल.
काय नाही पाहनाचं दाखवायला ते
तसे नाही हो ते काय होते आपण जर हो का. त्यांच्यामध्ये कस होतय कि अच्छा! याच्यामध्ये असं होतय की आपण म्हणजे कॉल कुणाला लावला ना तर त्यानी रिसीव नाही केला आणि त्यांच्यानंतर दुसरं कोणाला लावला ना की मग ते लागत नाहीये मग आपल्याला ते ओके केलं तर मग ते झिरो सेकंदच चाललं
हा तस काही असेल मग ते नाहीतर झिरो मिनिट चालेत तिचे मी बोलली काल
माझ. माझे पाच सात तसेच आहेत झिरो सेकंदशीच आहेत हा.
माझे झालेत दोन काही तीन झाले झिरो झिरो मिनिटांचे.
कितील झाले तास तज परण
म्हणजे.